हॅलो.
म हे ट कायवाच
हा, हा, येतो एक
झाला का स्व
आत्ता कुकर लावायचा बघा माझा.
होय....
हम्म.
सात साडे सात वाजत आले.
काय ते.
साडेसात वाजत आले म्हणलं.
होय, आमच्यात कस वेळानं जेवतात नाही उगाच कशाला करून ठेवायचं जेवण तरी.
होय.
ते गरम गरम खाल्लेला बरं पडतय, कधी होतय त्यावेळेला
होच की, आता कधी येतात मम्मी पप्पा?
काय ते?
मम्मी पप्पा कधी येते म्हणलं.
मम्मी पप्पा असं नऊ साडेनऊ येतात बघा.
हा मग लेट आहे, अजून लय वेळ
होय, मग तेच कि म आता कुकरमध्ये कस एक डबा भात लावलं, आणि एक वरणा करायचाय आता. ते लावलं की, वरणा पण शिजतोय भात पण होतय म कुकरमध्येध्ये काय थोडं गरम राहतंयच.
हम्म.
चपातीचं तेवढं पीठ मिळून ठेवायचं, ते तेवढं जरा नंतर न करायचं ते न यायच्या टायमिंग पर्यंत.
हा, हा चपाती, भाकरी, दोन्ही पण करत असशल?
भाकरी कधी तर करायचं, नाहीतर नाही म्हणजे भाकरी असं एवढं फास्ट जमत नाही नाही करायला.
हा, लय लागते भाजायला पण भाकरी.
तेच की, आणि मम्मी जर समोर असली तरच करतो नाही तर एकेदा ते चुक नाही करायला क एकदा बडवताना ते फाटतयच.
ट्राय करत राहायचं शिकत
तेच की, मग उगच मम्मी असलं केलेलं बराय नाही म्हणजे ती दुरुस्त तर करतात. त्याच काहीतरी नाहीतर मी असल्या कायतरी कारभार केलो की तिथे कायच, हा ते कायच होणार नाही मग त्याच्यापेक्षा त्यानी असल्यावर करायचं.
हम्म.
तुम्ही पण करताय सगळा स्वयंपाक?
होय, आणि सगळं करतोय.
तुमचं तर काय आता लग्न झालंय म्हटलं सगळ आलंच पाहिजे. हम्म होय.
ह् करते, पहिला मला पण नव्हता येत भाकरी आता जमत लग्नाच्या आधी काय शाळा शाळा केेली त्यानंतर मग क पाकार कोणी एवढा इंटरेस्ट घेत
हम्म हम्म मी पण आधी नव्हत एवढं आता आता दिदीचं लग्न झालं एक वर्षभर मग तेव्हापासून माझ्यावर पडले, आधी कशी दिीदी होती नाही करायला घरात.
करायला, हा
मग ते असल्यामुळे मला काही करायची गरजच नाही फक्त कायच चपाती तेवढं ति लाटून द्यायची, भाजून घ्यायच एवढं काम करत होतं.
हम्म
आणि आता आजीला पण होत नाही त्यामुळे मम ममीच करते
हम्म तरी पण तुमच्या ज पाच स माणसं घ्यायच असतं
होय आजा आजी मी भाऊ मम्मी पप्पा
हा ते पास आहे आमच्यासारखंच आहे हम्म
काय आता तेवढी त्रासणारच
हम्म
आणि ते हसल्यावरच जीव गमतात कोण नसल तर काय करमत
करमत नाही दिवस पण जात नाही
होय
जेवायचंय बघा आता खेळायला मुलं आलेत म्हणून लागला होत खेळायला मग म्हंटलं तर वर तुमच्या बरोबर एखादा कॉल होईल मग त्याला जेवायला द्यायलाल आणि जेवायला पण ललेहू श लावतोय अर्धा तास जेवतोय
मुलांच मुलांचं काय एक खायच आणि दहा बोलत बसायचं
बोलेल बसायचं म्हणूनच मग अ हि केलं ना आता कधी त पोर तर गेल्या सोय कस जेवायला म्हणून नाही दिलेलं जाऊ देत म्हणलं ती बोरं खेळून
होय खेळालात तर खेळू देत नाही
हा
तुमचा सगळा स्वयंपाक झायला वाटतं
होय स्वयंपाक झाला ह्यासाठीच आवरून घेतलं मी पण कॉल करत बसायला येते त्याला जेवायला घालायला येते म्हणून मग आवरून घेतवे
हम्म हम्म मग तुम्ही तुमचं लग्न किती वर्ष झाल होन
पाच वर्ष झाली काी
हम् तरी पण झालंय की भरपूर
होय होय
मग तू मग आणि काय बनवायला येते असं काय रेसिपी छान एखादी एख येत असली तर सांगा की
रेसिपी म्हणजे आम्हाला काय अस त असलं काय म्हणजे असं जास्त ते पनीर वगैरे ते नासलं काय येत नाही बघा जास्त तर मला तरी चायनीज टाईपचच येते सगळं म्हणजे पास्ता गोबी म्ह म्हणजे करते तस पण मी कधी ट्राय करत मम्मीलाच सगळ्यात असलं सांगत
हम्म हम् हम् काजय
पनीर मसाला ते
पनीर मसाल्याला भाई हा पनीर मसाल्याला आपण कांदा टोमॅटो बारीक ून घ्या एक प पर त्यापंत भालून घ्यायचा कढाईमध्ये थोडं तेल टाकलं तर चालत चांगला आल्सर होईपर्यंत म्हणजे त्या कसा काढण्याचा वास जात. तोय ना मग म्हणजे कांद कांदड कांदळ अस वाचेत नाही त्याला मगून मग ते भाजून घ्यायचं परत त्यात अ आपलं लसूण त्यानंतर थोड खडे मसाले टाकले तर चालत बारीक करताना नाहीतर मग पोडणीला घालायचे.
हम् हम.
तसं पण चालते मग त्यात लसून आपली अ. हा लसूण घालून बारीक करून घ्यायचे परत फोडणी घालताना तेल टाकायचं कढमध्ये त्यात जिरे मोरीचेची पोडणी देऊन तमालपत ते घालून त्या आपण खडे मसाले घालून. हे करायचं मसाला टाकून घ्यायचा मसाला चांगला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा.
हम्म.
चांगले तेल सुोधायला लागले पि म त्याच आपला पनीर मसाला असतोय की नाही. तो ह्याच्यात भिजवून घ्यायचा दुधात मिक्स करून घ्याचातलं जात. मग ते जुध मिक्स करून झालं की तो पण परत त्यात वतायचा मग त्याला पण थोडं. तेल सुटू द्यायचं आणि आपले पनीरचे पीस टाकायचे कट करून आणि थोडस शिजू द्यायचं नाही द येपर्यंत शिजू द्यायचं. आणि बंद करून टाकायचा गॅस.
म्हणजे तुम्ही दुधात मिकस करून मसाला घालताय.
होय होय. काजू मसाल्याचा पण मसाला दुधात मिक्स करते आणि आस् तेव पण दुधात मिक्स करते.
मग दूध कसं घेतताय म्हणजे किती घेतय.
आपल्या मसाला भिजल एवढं घ्यायचं थोडस प्युरी टाईप होईल एवढं.
ह.
ते घरदा को
हा हां. एक एक मिनटे थांबा हा हा. वाटे फुठले बोे अ यातलं कुठलंच नाही आजी एव तुम्हाला दाखवते. असलं ह का नाही असल्याला फक्त असल काट असते बघा आपलं. अस गोल नाही त्याला असं वर काट असत. असं म्हणजे तसली वाटी हाय आणि असलं हे असलं ताट आहे. असल काटा आहे हो ते कायेत आले कुडं बघायला पाहिजे ग. असल तर जाण तर राजू सोडा. नाही तरच काही नाही सड वाट आहेत माझ्याकडं असलं तर ध्यान असलं तर राह दे. नाही तर तू हे वाटच काही नाही अस तथ काही े वाटत येते. हॅलो.
हम्म बो.
हा ते शेजारच्या एका आजीने परवा भाजी दिली त व
हम् हम
मग त्यांच्यात वाटी माझी आहे ती त्यांना साबळेना झाले.
ह.
हा मग ते आणि एक जण दह्यात मिक्स पण करतात ना ते मसाला
दयात मी तर काय केलं नाही बघा मी दुधातच करून मिक्स केलेलं आहे
हा हा.
धयामध्ये काय नाय माहिती
हम् हम म्हणजे एक एकजण करतात दहीत पण
हा हां
आणि मग तुम्ही ते हे काय केलंय कधी त पनीर बुरजी पण करतात ना
नाही हो कधी मी अजून तर काही नाही बनवली पनीर भुरजी
म्हणजे मी पण आमच्यात पण कधी बनवलं नाही सोडा पण माझ्या एका मैत्रिणीन घेऊन आलती छान लागल्यालं ते
होय बघूया ट्रा हिच्याेऊ बघून करूया
हां रेलमी
हम्म तुमच्यात एकादशिला जातात का नाही कोण आषाढीवारीला
नाही तेव तिकडं जायला कुणाला नाय भेटत
नाही हा हा
ते म्हणजे वा ह्याच्यात होय कुणाला वेळच मिळणार नाय नाही नाही जायला इथूनच करायचं
तर असतील सगळ्यांच्या कनाय
होय माझी पण असते घरातली सगळ्यांचीच असते
सगळ्यांच्याच ए वर्षातून एखादी तेवढीच
होय एखादं तेवढंच होय आणि कुठं पांडुरंगाचं कुठं आप्त आता सोमवार तेन कसं दररोजचे ठरलेले वार असतात तसं पांडुरंगाच कुठंय नाय जास्त एकादसच असायच याच हम् नाही सगळे करायं मग तुम्ही त्याचा उपवास संध्याकाळी सोडता काय उद्या स दुसऱ्या दिवशी स काळीच हम्म आमच्यात पण हा आमच्यात पण तसच आहे
मग खिचडी खाऊनच ना का दुसरं काय खाताय
नाही ते कसलं तरी एक फळ असत की कुठलं तरी एक छोटस उंबरा सारखं कणी कुठलं तरी फळ असतंय बा ते जरा असं भां मला नाव काय आठवण सोडा पप्पा आणतात ते फळ
हम् हम्
मग ते भाजून कणय थोडंस एक जरासं खाऊन सोडायचं असतय
असाते काय हं नाही आमच्याकडे काही नाही आमच्या इकडे
ते थोडा उगच किंचित जरासं सुटला म्हणायला ते खायचा आणि स सोळडायच मनंतर नाही नाही कवट नाही छोटस आपलं लिंबू सारखं असतं एवढं एवढंसच
नाही ओ माहिती नाही
ह मला पण काय एवढं माहित नाही ते लक्षात नाही माझ्या पण ते ते म्हणजे करत नाही तर मग जर काय नाही भेटलं तर आहे आपलं दररोजच भात वगैरे नाही तर काय तर गोडा धोडाचं करायचं आणि सोडायचं
हा चालते बंद करू
हा हा